हॅलो
हा बोला काय करताय?
काय नाही ताई निवांत तुमच्या इकडे पाऊस वगैरे काय आहे का?
नाही तुमच्याकडें आहे का?
नाही आता कालपासून तरी जरा कमीच आहे म्हणजे आज तर ऍक्च्युली नाहीच आहे सकाळपासून
हा ना कालपासून आमच्याकडे तर कसलाच पाऊस नाही आज तर कडक होऊन पडला या
होय का
हो
नाही ते न्यूजला वगैरे सांगितलं होतं की आठ तारखेपर्यंतच असेल आता आज नऊ तारीख ना ते त्याच्यामुळे होय का हा मग त्याच्यामुळे ते म्हणजे नसेलच आता पाऊस आणि थोडा पावसाच तापमान तापमान वगैरे सांगितलंयच कि नसेल म्हणून जास्त
हा यंदा पाऊसच नाही जास्त असं सांगितले. पण ते चार दिवसच पाऊस पडला त्यान नुसतं पाणी पाणी करून टाकलं सगळीकड
हो ना भरपूर पाऊस झाला ह्यावेेळेस
हो किती पाऊस झाला बघितला ना.
ते पूर वगैरे आलेले कितीच म्हणजे नुकसान वगैरे पण झालं आत्ताच्या चार दिवसातच
हो तुमच्या नदीला आलेय का पाणी.
हो भरपूर भरपूर नदी फुल झाले. म्हणजे इथलीच नाही अशीथ खऱ्या म्हणजे धरणं वगैरे भरले. नाही एवढी हे चार दिवस एवढा पाऊस पडलाय की म्हणजे धरण वगैरे भरपूर म्हणजे भरून व्हायला लागले असं
होय ना भरपूर इकडं पण भरपूर पाऊस झालाय पर आमची इथं थ बॉम्बे रेस्टॉरंट आहे ना तिथं तर गुडघ्यापर्यंत पाणी आलंय. गाड्या वगैरे घालाय पण प्रॉब्लेम येतोय
होय ना नाही ते नदीला वगैरे पण वाढले ना पाणी ह्याच्यामुळे धरण भरल्या भरलं की नद्यांना पाणी वाढतंच. खर तर आता इकडे पण म्हजे. हो नाही आता पेरणी आता कसं पाऊस आता थांबलाय ना मग आता करतील ते कसं होतं अ शक्यतो जमनीला पाणी भरपूर असल्याशिवाय पाऊस चांगला पडल्याशिवाय पेरणी करू शकत नाहीत ना लोक
हां
ह मग त्याच्यासाठी आता आता करतील आता जरा पाऊस उघडलाय म्हटल्यानंतर आता करतील पेरणी वगैरे आता कास. तर हां आता फक्त टोकणी वगैरे राहण्यातली कामं वगैरे चालल्या आहेत टोपणी वगैरे सुरू आहे ना आता.
हा हा
ओस वगैरे हा आमच्याकडे ओस वगैरे लावतात तुमच्याकडे असतो
आमच्याकडे जास्त नसतोस
त ना आचेकडे कस. पाने पाणी वगैरे मोबलक आहे त्याच्यामुळे एवढंस काही नसत हम्म.
कसं म्हणजे ओसाचं पीक घेतात म्हणजे नुसतं ओसं जास्त प्रमाणात असतो का तुमच्याकडं
हो हो हो आमच्याकडे अठरा महिने एकदा उऊच लावला ना आता आपण की अठरा महिने त्याचं संगोपन करायला लागतं म्हणजे त्याची देखरेख वगैरे करायला लागते ओसाच काय असतं ओसापसून तुम्हाला माहितच असत की साखर वगैगैरे बनते आहे ना मग आमज आप सह्याद कारखाना खूप मोठा आहे मग तिथे आमचे सगळे गावचे म्हणजे जवळपासचे जे गाव असतात तिथ तो आमच वस्तू वगैरे जातात मग स्टार्टला आता ह्या महिन्यात आमच्या वसाची लागवड सुरू असते म्हणजे ह्या महिन्यात लावला की म्हणजे दोन स्टेप मध्ये जातो दिपाळीत एकदा जातो आणि म्हणजे पहिला काय असतो साचं अ पहिला असा म्हणजे चांगला माल जातो आणि नंतर. तोडणी झाल्यानंतर फुटवा जो येतो तो. समालासा जातो हा पण दोन दोन स्टेप मध्ये सणी येतात आपला. मग आता आम म्ही लावतो जून मध्ये लावल्यानंतर. हम् स प काही येत नाही नेता. तो अठरा महिन्याने नेतात असं काहीतरी असतं छोटे छोटे आता आम्ही काय करतो ऊसाची लागवड कसं करतो. कि आपले जे रानातले मोठे ऊस असतात ते अ घ्यायच्या आणि त्याच्या कांद्या वगैरे लावून त्या पुरायच्या. सऱ्या सऱ्यांमध्ये आणि मग थोड्या दिवसांनी त्याला कोम वगैरे येतात. आणि मग ते मोठ होत राहतं मग त्याला खतपाणी वगैरे असं घालायचं असतं महिन्याने दोन महिन्याने मग पाणी वगैरे असतं त्याला कंटें मग त्याच्यामध्ये आपण काही नुसतो फक्त ऊच नाही असं भरपूर पिकं घेतो ह्यावेेळेस आम्ही आता
करतात का तुमच्याकडेऊस काढायला मग
मी ऊस तोडायला माणसं पण असतात मग भरपूर प्रमाणात ऊस आहे ना आमच्या इकडे मग त्याच्यामुळे काय होतं की मिशन वगैरे पण लावतात. का तर म्हणजे पटपट होत नाही ना. जास्त टडोळ्या वगैरे काय येत नाही तिकडे म्हटल्यानंतर मग आम्ही स दोन्ही सा मीनी पण बोलवतो मग दोन्ही. मध्ये ते क कन्वर्ट करून आणि म्हणजे तुडून घेतात सगळं असं कातर भरपूर आमचे तिकडे सगळं ऊसाचीच लागवड असते म्हणजे जास्त प्रमाणात आमच्या इथे ऊस घेतात म्हणजे बाहेरच्या ठिकाणी कसं पालेभाज्या वगैरे परत ते काय म्हणायचं त्याला टोमॅटो वेगवेगळ्या पध पद्धतीच्या शेती असतात नाही का पण आमच्या इकडे पाण्याचे पाणी भरपूर असल्यामुळे आमच्या तेे ऊसच घेतात बऱ्या ैकी लोक अस पण ओस लागल्यानंतर आ च्या वावरवरांमध्ये काय होतं की अ म शेंगा भिमुग वगैरे माहित असेल तुम्हाला मग भिरमुगाचे पेक घेतात मग असं थोडंफार पालेभाज्या पण लावतात म्हणजे ह्या टाइमिंगला लावतात तत भाजी मेथीची कोथिंबीर वगैरे असे लागवड आता करून घेतात पण त्याच्यानंतर नसते का त्याच्यानंतर फक्त ऊसच असतो एखादा झेंडू लावतं काय असं बारीक सारीक गोष्टी करतात पण बेसिकली आमचे तकच असतं कि ऊसच असतो कंटिन्यू अठरा म महिने अ एका वावरामध्ये म्हणजे एका एरामध्ये आमचा ऊसच असतो असंचत
हां
हम्म
आणि म्हणजे आमच्याकडं च असतात भाजीपाला जास्त असतं
होय ना
हा भेमुूग वगैरे जास्त करून ऊस नसतो आमच्याकडे
हा ते कसं पाण्यावर राहतं ना पाणी लागतं ना भरपूर उसाला वगैरे त्याच्यामुळे
अेसणार मग
काय विचारायचं होतं काज हा
काय म्हणला
काय विचारत होता का तुम्ही
हा म्हटलं मग तुम्ही शेती करता की नाही तुमची शेती घसते शेतात जात असाल मग तुम्ही
नाही नाही आम्ही नाही जात आमच्या इथे माणसं लावून आम्ही करून घेतो
हा का आज वि नसतील मग माणतं तुमच्या इकडं
हो हो हो हजरीे लावून असते
हा कशी आजरीे म्हणजे तुमच्या इथं म्हणजे बाहेरचे लोक येतात की गावातलेच लोक करून घेतात वगैरे
गावातली पण अस असते आणि बाहेरची पण असतात म्हणजे कसं आता अंगाव वगैरे घेणार असतील तर बाहेरचे लोक येतात
हा.
हा. आणि चे अंगावर वगैरे म्ह अंगावर वगैरे नसेल तर म गावचे लोक करतात असं पैरेने वगैरे
हम् हम् तुमच झाले क नाही मग यंदा टोकणी वगैरे
आमची टोकणी वगैरे झाली आमचे ते कसं भेमुग अशा प्रकारच्या टोकणी करतो आम्ही मका परत भुईमुग असतो. नंतर असे कडधान्य मूग, चवाळा वगैरे असतो ना तसले आमचे असते आता टोकणी
झाल्या मग झालंच त्याल मग आहे ना यंदा तुमचे
हो हो झालं. आमच्या इथं कसं असत म्हणजे शेतीला जास्त प्राधान्य
अग या पा असल्या पावसाने टोकण्या कशा केल्या तुम्ही मग कंटिन्यू पाऊसच होता ना?
हो. पावसामध्येच करतात आमच्या इकडे.
मग पिका आपण टोकताना वगैरे अस खराब होत नाही का म्हणजे आता शेंगदाणा कसा भिजला की लगेच फुगतो ना, मग तो शेंगदाणा वगैरे कस तुम्ही पावसात टोकला?
ते रो रेनकोट वगैरे असतात ना मग ते घालून लोक टोकतात. आणि एकदाम जमिनीमध्ये बी गेल्यानंतर ते हे पिकस्तवर वगैरे होत. म्हणजे त्याला पाणीच पाहिजे असतं ना.
हा.
हा त्याच्यासाठी. असं हम्म. आमच्या इथ करत्यात म्हणजे शक्यतो श
मग ते शेती तुम्ही जे करता ते तुम्हाला घरातच युज करत असाल ना सगळं का मग मार्केटला वगैरे देता तुम्ही?
नाही. जस पिकल त्याच्यावर राहत. जास्त पिकल तर मार्केटला वगैरे विकतो. नाही पिकलं तर मग आमच्यापुरतं असेल जेमतेम तर आमच्यापुरतं युज करतो असं.
जर आता यंदा तर पावसाळा दिसत नाही. चार दिवस पडला आता ऊनच पडतोय, आता काय करायचं शेतकरी नी तर लय मुश्क केले शेतकऱ्यांचं.
होय. पावसावरच निर्भय राहत ना शेती.
हा ना आता पेरणे वगैरे तर झालेत बघा आता पाऊस तर पाहिजे नाही, तर पक्षी सगळं खाऊन टाकतील आता बी बरोबर वर येतं ना.
होय.
मग आता सगळं पक्षी खाऊन टाकतील का तर आता पाऊस उघडला त्यांना खायला वगैरे पण नसते पावसा जास्त काय?
तेच नुकसान होतं जा म्हणजे काय होतं की जर बी वगैरे फुगून बाहेर आला तर ते पक्षी त्याचं सगळं खाऊन टाकतात मग ते उगवला उगवत नाही. नाहीतर नास हुन जात, किडून जात, मुंग्या वगैरे लागता.
हा ना. बरेच नुकसान होत असेल मग.
हो. नुकसान म्हणजे म सांगितलं काय जसं म्हणजे पिकल त्याच्यावर राहतं आम्ही क म्हणजे करताना तर भरपूर करतो. पण जे ते त्याच्यावर आता तस पावसाच्या ह्याच्यावर राहत. पावसाच टेम्परेचर कसं असेल. जर पाऊस पडला, तर ते व्यवस्थित उगवलं तर उगवला आणि नंतर जर पाऊस जोरात आला, तर ते सगळं वेस्टच होऊन जातं. मग एका दिवस कसं होतं चांगलं पिकतं वगैरे एका दिवस नाही पिकत. चांगलं पिकलं तर मग जास्त झालं तर विकतो आम्ही आणि जर नाही झालं तर मग ते मार्केटला पण जात नाही ना मग. मग आपलंच नुकसान होत. ते कसं असत म्हणजे लोकांना वाटत की श पाऊस असत तसं पण. शेतीला पावसाचीच गरज लागते खर तर पाऊस नसेल तर म्हणजे काही पिकणार नाही आणि बाहेर वगैरे राहणाऱ्या लोकांना गावी जर काही पिकलं नाही तर त्यांचं नुकसानच होणार नाही का. खायला वगैरे भेटणार नाही काही नाही असं.
मग ते बरंच.
हम्म! असं माणसनी खर तर शेतीकडे पण तेवढंच प्राधान्य दिलं पाहिजे. शेती शिवाय माणसांचं नाही म्हणजे जीवनच नाही.
आता पाऊस पडला तर ठीक नाही तर आता कसं झालंय काही जणांनी आता तीन चार दिवस झाले टोकन्या केलेत्या तर आता पाऊस नाही आला ते बी वर येणार ना आता वलसर असेल सगळं. आता हे असलं होऊन पडतय की जमीन पूर्णपणे सुकूनच जाईल दोन दिवसात असं ऊन पडतय कालच्यान आता मग सगळं बी नुकसान वगैरे होईल.
होय बघुया पडेल होईल आता काय त्याच्यावर राहिल आता आभळावरती वगैरे राहील.
हो ना चालतय मग करते मी तुम्हाला परत, हां बाय.